हा
आवाज येतोय का
हो हो येत की
हा का मी तुम्हाला यासाठी कॉल केला होता की एका विषयावर मला तुमचं मत हवं होतं म्हणजे म्हणजे आज मी एक अतिशय महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषय माझे विचार मानणार आहे म्हणजे कसं महागड्या वस्तूंनी माणसाचा दर्जा ठरतो का
काय म्हटलं
महागड्या वस्तूंनी माणसाचा दर्जा आहे तो ठरतो का
नाही नाही महागड्या वस्तूंचा अ वापर करून जर माणसाचा दर्जा अ सांगू शकत नाही आपण त्यांच्या स्वभावाने सांगू शकतो माणसाच ज
हो म्हणजे आज आजच्या ज्या आधुनिक युगात आपण अशा समाजात जगत आहोत जिथे अनेकदा एक एखाद्या व्यक्तीचे मूल्य नाही त्यांच्या स्वभावावर संस् करावर किंवा कर्तृत्वावर ठरत नाही तर त्यांच्या कपड्यांवर मो मोबाईल वर गाडीवर किंवा घरावर ठरवलं जाते पण खरोखरच माणसाचा दर्जा महागड्या वस्तूंनी ठरतो का तर माझ्या मते का नाही याचं उत्तर नाही असं म्हणजे ठरत नाही कस आहे महागड्या वस्तू माणसाची आर्थिक परिस्थिती दाखवू शकतात पण त्याचा स्वभाव चारित्र्य संस्कार आणि माणूस की कधीच दाखव शकत नाही हम्म मग आपण पाहतो की म्हणजे काही लोकांकडे लाखोंची गाडी महागडे कपडे ब्रँडेड घड्याळ किंवा महागडा मोबाईल असतो पण ते इ तररांशी उद्दटपणे वागतात मग अशा व्यक्तीला समाजात खरा मान मिळतो का
नाही मिळत
हम्म कदाचित काही काळासाठी लोक त्याच्याकडे आकर्षित होतात पण मनापासून आदर मात्र त्यांना मिळत नाही
हो हो हो हो बरोबर आहे तुमच
आणि या उलट कसा आहे की काही लोक अगदी साधं जीवन जगतात साधे कपडे घालतात मोबाईल वापतात पण त्यांच बोलणं नम्र तर ते इतरांना मदत करतात मोठठ्यांचा आदर करतात आणि लहानांवर प्रेम करतात
हो हम्म
अशा व्यक्तींचा समाजात कायम सन्मान केला जातो कारण त्यांचा जो दर्जा आहे त्यांच्या वस्तूंनी नाही तर त्यांच्या व्यक्तिमहत्त्वान ठरलेला असतंय
हो बरोबर आहे
हम्म मग कसं आहे कधी कधी लोक असतात ते फक्त इतरांना प्रभावित ण्यासाठी कर्ज काढून वस्तू महागड्या विकत घेत
घेतात हो हो बरोबर आहे
पण कस आहे त्यामुळे त्यांची जी आर्थिक अडचणी आहेत त्या वाढत जातात ते त्यांच्या लक्षात येत नाही ना की आपण या महागड्या वस्तूंच्या खरेदीच्या नदात आपण अ कर्ज काढालोय आपल्या आर्थिक सगळ्या अडचणी वाढवालय हे त्यांच्या लक्षात येत नाही
लक्षातेत नाही हो बरोबर आहे
त्यामुळे आपण दुसऱ्याच अनुकरण करण्यापेक्षा आपल्या गरजेनुसार आणि आपल्या उत्पन्नानुसार खर्च केला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला
हो हो आपल्या गरजेनुसार आपल्या उत्पन्नानुसार आपण खर्च केला पाहिजेत उगच कर्ज काढून खर्च केलेला वायफाय खर्च होईल ना
मग कस इतिहासात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्यात त्यांनी कधीच असं महागड्या वस्तूंमुळे त्यांनी महानता मिळवली नाही बरोबर मग त्यांचे विचार आहेत त्याग आहेत प्रामाणिकपणा आहे आणि समाजासाठी केलेले कार्य यामुळेच त्यांना आजही आदरान आपण स्मरण लो बरोबर
हो हो हो
तसं एक तुम्ही उदाहरण सांगू शकताय का की म्हणजे तुम्ही अजून त्यांच्या आदराने किंवा त्यांच्या कर्तृत्वाना तुम्ही त्यांना आठवताय असे व्यक्ती
हो आपले शिवाजी महाराज आहेत त्यानंतर संभ संभाजी महाराज आहेत त्यांनी आपल्या कर्तृत्वावर त्यांची त्यांचा इतिहास घडवला त्यांनी इतिहास घडवला
त्यांच्या हा त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या हुशारीने त्यांनी त्यांचा अभ्यास घडवला आणि आज देखील आजपर्यंत लोक त्यांना मानतात त्यांची पूजा करतात
होम पण आजकाल लोक त्यांची पूजा करतात हे क म्हणजे तुम्हाला क पत असं म्हणजे खरं आहे असं वाटतय त्यांची फक्त पूजा करण्याऐवजी त्यांचे जे आचार विचार त्यांचे आचरणात आणतात का आत्ताचे
हो ते तर ते खरं आहे म्हणजे आजकालची लोक फक्त त्यांना मानतात पण त्यांची विचारसरणी त्यांची त्यांनी जे विचार मांडलेत त्यांच्या त्याच्यावर त्यांनी बोलत नाहीत
हा म्हणजे कसं झालंय एक प्रकारे म्हणजे स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी त्यांच्या नावाखाली फक्त मी महाराजांचे भक्त आहोत आम्ही पण त्यांचे आचार आणि विचार जरा पण किंचित सुद्धा महारासारख्या नाही फक्त स्वतःला मोठेपणा स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी महाराजां चा उपयोग करणारे आता भरपूर झालेले मगग पण तस नाही ना त्यांचे जे काही खरोखरच विचार आणि त्याग जर सगळ्यांनी समाजात आणलं
हा
तर उपयोग आहे आता किती काही गोष्टी घडत आहेत पण महाराजांच्या काळात तशा गोष्टी घडलेल्या पण नाहीयेत
हो बरोबर आहे शिक्षा ही शिक्षाच असणार माफी नाही भेटणार असं पण पाहिजेत ना आता कितीतरी गोष्टी अशे घडल्या आहेत लहान मुलींसोबत वगैरे
तेच ना तेच जर त्यांच्या मनामध्ये महाराजांचे विचार असते वगैरा तर आतापर्यंत असं घडलंच नसतं ना
हो तेच
आणि करणाऱ्यांचे पण म्हणजे जर जास्त
जरी कोणी विचार केला त म्हणजे भिऊनच ती माघार घ घेतली अस
हा बाकीचे जे महाराजांची जशी विचारसरणी होती तशी आता कोणाची नाहीये जर अस प्रत्ये तरर करणारा घाबरला असता
हो तेही आहेत
मग कसं आहे आपण एखाद्या व्यक्तीला भेटतोय पण तेव्हा त्याच्या कपड्यां पेक्षा त्याच वागणं बोलणं किंवा नम्रता आणि प्रामाणिकपणा याच्याकडे आपण जास्त लक्षात राहतो त्याचा त्यामुळे कसं आहे. खरा दर्जा पैशात नसतोय. तर माणुसकीत असतोय. आपल्या पालकांनीही आपल्याला नेहमी शिकवलं आहे की मोठ घर नव्हे तर मोठ मन असावं कारण पैसा आज आहे तर उद्या नाहीये.
उद्या नाहीे बरोबर आहे.
मग हे हेच तुम्हाला आणखी यावर काय वाटतय.
काय प पैसा फक्त असून काही उपयोग नाही माणस क हवी. नात्यातला त्यातलं प्रेम हवं.
हम्म चांगलं व्यक्तिमत्व जे आहे ना त्या आयुष्यात. माणसासोबत राहतय म्हणून ह. कधीही एखाद्या व्यक्तीचा न्याय त्याच्याकडील वस्तूंवरून करायचा नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वभावाने माणूस किने आणि वागणूकीने आणि कर्तृत्वाने ओळखायला पाहिजे आपण हम्म महागड्या वस्तू कशायेत माणसाची श्रीमंती दाखवतात. पण त्यांचे जे विचार आहेत नम्र. स्वभाव प्रामाणिकपणा माणूस की दर्जा ठरवत.
हो.
म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत व्यक्तिमत्त्व महत्त्वावरच आपण ठरवायचं जज करायचं त्याच्या कपड्यावरून असं नाही.
हो हो बरोबर आहे.
पण आता महागड्या वस्तूंपेक्षा चांगल्या मुूल्यांना महत्त्व देणारा समाज. निर्माण करायला पाहिजे.
हा.
असं मला तरी वाटतं. मग आपण आपल्यापासून सुरुवात केली तर कुठे आपण समाजाला पण यामध्ये इन्वॉल्व करून त्यांच्यामध्ये पण आपण
बदल घडवू शकतो होय बरोबर आहे बरोबर आहे.
मग आणखी काही जेवण वगैर तुमचं झालं की नाही.
हो नाही अजून
हा हा. तुम्हाला येतं का जेवण बनवता. हा अच्छा.
हा.
तर तुम्ही पण खूप छान मत माझं ऐकून घेतला तुम्ही पण छान प्रती क्रिया दिला मला तुमचे सगळे मत ऐकले मी ऐकून जरा भारी वाटलं. म्हणजे आजकालची अशी वृत्ती एकेकांची नाही आहे ना.
हो हो हो सगळे असेच आहेत आता
सगळा सोशल मीडियाचा जमाना झालाय सगळ ट्रेंडिंग फॉलोअर्स
हो हेच आहे सध्या संळीकडे
हम्म हम्. तुमच्या आणि म्हणजे आपण ना. स्वतःपासूनच छोटे छोटे चेंजेस करूया. आणि त्यामध्ये आपण समाजाला पण इन्वॉल्व करून घेऊया. त्यांच्यात पण आपण चेंजेस घडवून आणू शकतो.
होय.
बाकी आणि काही तुम्हाला असं कोणती रेसिपी वगैरे येते का?
अ रेसिपी येते ना. कोणती सांगू?
तरी अशी म्हणजे, जी पौष्ट- -टीक आहे अशी. कमी वेळात होईल अशी.
कमी हो. हा ठीक आहे. अशी मग आपण- आ म. सोजी करू शकतो आपण. तुम्हाला माहिती असेल. सो जी काय असतं?
हो. माहितीय - पण प्रत्येकाची करायची पद्धत पण वेगळी असते ना?
बरबर आहे.
बरं अच्छा चालेल. तुम्हाला मी थोड्या वेळाने कॉल करते.
हां. ठीक आहे. ठीक आहे हां.